हा बोल.
हा बोल आवाज येतो ना व तुला माझा.
येतोय. माझा
हा बोल, म्या चालली.
एक ती मशीन लावलेली ग म्हणून विचारलं.
हा नाही येत आहे अग.
हा
काय मग आणि काय विशेष.
काय नाही बघ, चाललंय.
हम्म आवरलं का? माझ पण झा सगळं आवरून बसली.
हम्म कितीला ऊठतेस.
अ सात साडे सात सव्वा सात टायमिंग फिक्स नाही.
निवांत दहाला.
वा चांगल आहे.
हा मग काय पण असे आळस पण येत नाही का? असे राणी तुम्ही.
मला सवय झाला, काय वाटत नाही.
हम्म मला पण आधी तस, तिथं असताना सवय झालती, नऊ सव्वा नऊ ला उठायची. पण आता उठायला गेले पण नको वाटतं. दिवसभर आळस यतो, पण तस बघायला गेलं ना, तसं बघायला गेलं ना साडेसात, त्या टायमिंगला जाग येत्या, सात सव्वा जास्ती जास्त सव्वा आठ,
जाग येतेया खरं, पण काय करूयचं उठून,
हम्म हम् हे पण आहे,
त्यां नाही ना दिवसभर तू तुझा,
मग काय तर नाही, उलटून बसले की म्हणजे मोबाईल नाही, तर टी व्ही मग तेच करायच, त्यापेक्षा गप झोपलेलं बरं. नाही नाही डोळ सकाळ सकाळच मोबाईल बघत, नाही बाई मी कवा, डोळे हे खराब होत.
सदा सुखी सर्वदा, मोबाईल आणि आपण,
नाही तर काय,
य पिठ्टाचं,
ह चाले म्हण ये कोणतो मशी, मी म्हण्टलं हे, कोणतं मशीन आहे.
ते पीठ चक्की चक्की माहिती, का चक्की
हां माहिती आहे,
हा ते घरगंठ आहे, का घरात आमच्या,
हा ह अ, क किती जणांच्या घरी तर रा म्हणजे, असं घरीच करतात.
घरीच केले नव्हते कुठं, बाहेर जात बस तीस बाई,
ह
मग आमच्या कस जॉइंट, फॅमिली आहे ग त्यामुळं तेवढंच परवडत ते,
बरोबर आणि सध्या, कुठं बाहेर जायचं.
परवडत नाही,
प्रत्येक वेळ ला कुठे बाहेर जायचं, प्रत्येक वेला कुठे बाहेर जायचं म्हटलं, बारीक केली भाऊ, ह् आणि तुमची जॉईंट फॅमिली आहे, ना त्यामु सारखं, म्हणजे असतच ना, लागत,
हो सारखं काय, ना काय तर असते,
तू काय करतेस का, रेसिपी तेन काय करतेस, का मग तू?
मग बाई करते की,
काय केलंस आतापर्यंत,
अह परर्वा बिस्किट केल्त ब हा,
बिस्कीट,
होय,
कोणते ग,
अगं ते मैद्याच ते, नानकट्टाहीमाहिती काय,
ह ह घवाच्या हेन, बनतात ते ना,
हा,
अ नानकटाई माहितीय मला,
हा ते तसच केल तू झाल, चांगलं खर जरच हा साख जास्त झालते,
होय आणि तूक तूप लागत त्याला
टूपला बरोबर.
हो कारण माहती आहे मला आम्ही एकदा म्हणजे झाला का किती वर्ष तरी आम्ही पण दिलत करायला गवा्हाचो नानकटाईसारखंच म्हणजे कोकोनट बिस्किट ण मोठी तसा तस मध्येचेर ते नसत्या आ तुला तशा प्रकारे वध्ये अस चिरात नसतात व ब किलं त्या
हा मध हा बरोबर हा ते बरोबर तसच खर ते चांगलं नाही ब लागत मी माझ्यासाठी करतच नाही मी सगळ्यांसाठी करते. ते लईवड लागते.
हा.
मला नाही आवडत ते पण नाही आवडत आणि ते आणणार असे असते बघ.
हा मला पण आवडतते.
ते पण चिरटी भाग लागते.
स मला ते आवडत शिरोट आणि अनारस नाही. शिवडा आणि कायवडत माती का आपलं तिकट काय तरी स्नाक्सारख चोढ गोडून वजन वाढायचं काम
उमर म ते
मळ मळमळत पण असं काय नाहीच ना.
ते काय तेच खेचवच नसतं काय बिस्किट पण जाऊ खा वाटत नाही बेली.
हा.
पिझ्झा पण केलता मी होय ह.
ह का अड किर्तीस रेसिपी
पिझ्झा मध्ये काय सॉसेस सॉसेस असतातच माझ्याकडे सोड.
हम् बेसला मिसण
हा होय बेसस तेवडं आण अगं पंधरा रुपय पहिला दोन परवडत कि मग
हो चांगलाय.
तेच क मग ते आणलो आणि तेच क काय अठरा रुपयेला होतं मग ते आणल. चीज तसं मला जास्त लागते आमच्या घरात कोण खात नाही चीज जास्त
बय चांग मला पण आवडत.
मला पण जिथ ओव्हलोडेड चालते ल आव. ते मला चीज आणि चीज मॅगेत ना पण भर लागते.
हो ग आम्ही पण परवा केलो होत मी
मॅगीत ना पण चीज भार लागते.
हम्म मॅगी कशी करतेस मग तू म्हणजे कांदा टोमॅटो घालून का अस.
मला नाही आवडत मला प्लेन आवडत कांदा टोमॅटो नाही आवडत.
होय इ पि ुट्या मक्ली
आं.
इपि इपि मेनचस्ना
तुझा आवाज आहे ना ग.
हॅलो इ पिमॅगे असष्ट ब
आ.
ऐकू आले का हॅलो क करू का मी
अ
हॅलो,
हॅलो, ह हॅलो,